हॅलो, हा आता तिसरा कॉल अप आपला जेवलो की, तुम्हीं आमच्यात काय आज आलूचे पराठे केले होते.
हं, हां, हां...
रात्रीच सांगितलं टोमॅटोची चटणी कर, आलूचे पराठे पाहिजे.
ह, हं, हां.
दही पाहिजे, आता काय आवडाय लागलंय सगळं खायला कडी बिडी खातोय, डुगोला कडी तर खूप आवडा लागलीया ताकाची,, तसं हम्म सवय व्हायला ते सगळ्या गोष्टीची खायची प्यायची, सकाळ
सुरू होणार आहे नवीन
तिकडं सात जून ला होणार आहे स्कूल, सुरू.
हम्म हम्म, इकडचं काय दहा जूनला ठरल्या प्रमाणं असतंय.
होय काय, तिकडचं सात जून ला होणार हाय खरं त्याच्या अगोदर जाऊन पुस्तकं घेतली पाहिजेत, युनिफॉर्म घेतला पाहिजे, सगळं हायच की. इनिफॉर्म काय भायर,, हम्म. जाऊन ती सगळी तयारी करायला पाहिजे की, पप्पा म्हणत होते मला मे मध्ये जा. काल म्हणत होते की, तर म्हणलं मे मध्ये जाऊन कधी करायचं म्हणलं सांगा म्हणलं सगळं?
मी जाऊन नाही या महिन्यात जाऊन तिथं सेट टल व्हायला पाहिजे, सगळा पसारा लावला पाहिजे,, पोरांचं पण हे झालं पाहिजे तिथं
म आणि आता एक तर या महिन्यात झालं असतं, तर मग पुढचा महिना मला पूर्ण होता सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं माज, हम्म यायचं की, सुट्टीला यायचं की, आप तर एक्झाम झाली की ह्याला जाऊन येऊया एकदा,, वॉटर पार्कला जाऊन येऊया.
होय होय ते ठरलय की आप ठरलेलंच हाय ते,, माऊ तर आत्तापासूनच घाला लागलय दंगा, वॉटर पार्कला जायचंय जायचंय म्हणून. कुठंच नाही ओ पोरांना किती झालं,,, किती दिवस झालं कुठंच नाही पोरांना
वॉटर पार्क ला एक जाऊया,, हम्म वॉटर पार्कला एक जाऊया,, आणि आता हे मालवणचं ते दाद्या बघूया,,, नायतर मग आपणच जाऊया पप्पास्नी घेऊन,, मग काय पर्याय नाय्य,, आता तो म्हणतो स एक्झाम संपल्याव, तो म्हणतो डायरेक्ट हायवे हाय तायडे, ह्याला काय हे नाही म्हणालाला, ते पहिलं होतं आता कोडाळलाहजाणार आय,, हा गोवा हायवे मणालाला डायरेक्ट.
कुडाळा घरं कसं आहे माहितीे दिदी, आता तिथं राहतात ना ती, तिथून- अ दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे, श्रद्धा म्हणती, आणि आम्ही कूडाळला जाणं तिथून एका तासाच्या अंतराव समुद्र हाय. मग ते म्हणते आता प्रवास करायला लागणार, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण समुद्रावर जाऊ शक त होतो,, मग आता ते जरा आवघड होणार म्हणते, तुमाला आधी या म्हणताना आला नाहीसा.
मग बघुया मग, थांब म्हणायचं तेला अजून काय खोली काय बघितली
एक नाही अजून खुली, एक्झाम संपली ना संपली ते संपली म्हटलं की संध्याकाळी बसूया.
मग जाऊया म तसंच करूया, म्जाऊन चार दिवस ईऊया, म्हणजे मला पण हलायला येतंय मग, जाऊन आलं की पटकन हम्म,, पोरं असलं की पोरंपोरं एन्जॉय करत्यात ना एकटं असलं की मग काय खेळणार हाय. आता ही डुगू माए चुळ हे म्ह ती चौघजणं आपलं खेळतीली ना, सकाळचं जायला ते संध्याकाचं खेळायला मिळालं पाहिजे प्रॉपर पोरांना खरं
संध्याकाळचं छान वाटतंय,, सकाळचं काय हम्म, संध्याकाळी करायचं स्वयंपाक आणि जायाचं उशीरपर्यंत बघ खेळायचं.
नाय पोराणा खेळायला पायजेन हम्म. चव एक दोन ठिकाणी घेऊन येऊया पोरस पण निवांत होतोय, नाहीतर ते तुमच्या बहिणीला विचारा कि ओ ते कागल मधला धबधबा काय भानगड आलीया? कासवाच्या तोंडातनं धबधबा आवो किती हिट आलंय सध्या नाय नाय काय माहिती काय ते तलाव आलय? ते कासवाच्या तोंडातून धबधबा. हम्म ते ते नवीनच काय आले ते या पण दाखवत्यात बगा. कागलमध्ये आले
दाखवत्यात काय? काय नाही ती पण काही बोल्ल्याली नाय विचारते तिला. ती पणेय नी वर्षा पणय नी तिला पण विचारतो ती पण तिथलीचय की.
खूप म्हणजे खूप मोठ कासंवय आणि त्याच्या तोंडातनं धबधबा.
होय काय? वॉटर पार्क असेल ते पण.
काय म्हायती नाय वाॅटर पार्कय का खर कासवाच्या तोंडातून धबधबा‌. नवीनच आलोय. हाय हम् म्हटलंता एक दोन तीन
ला गेलेलेचा फायदाय इथे पोरांना पाण्यात खेळाय पण
हम्म नाही इथं जावुया की पोरासनी जरा एक दिवसभर चार वाजेपर्यंत काय खेळायचे ते खेळुदेत. सकाळी दहा वाजायला बाहेर पडायचं काय पोचतेय दा दाद्या सोडून जरी आला तर आ काल चालतोय तिथं पोरासनी इिथ रेडला पण जाऊया की शरराच्या इथं झालय ते चांगलंय डुग- कुलग्याच नाही छान नाही तो पण हा. काय सावली पणय त्यामुळे पोरसनी पोवायला ह्य खे खेळवायला होतय पाण्यात. आपण जाणशा दहा वेळा ती पण जातीय काढून घेऊन इतीय. होय स्लाईडच्या मागण्या ती प प जाई ना पोरांच्या मागनं हाय तोपर्यंत. म्हणून मी म्हणलं जाऊया आपण. हम्मं आमच्या ताय हायती डु डुगूचं काय हाय काय झालं हि ने, टी शर्ट न बरमुडाच घालायचं. छोटूच काय छोटू काय पान्यात स्लाईड काही करणार नाय छोटू. खरं हि तर करल आपला पान्यात तर खेळल. बघूया जाऊया बाई पोरांना आपण घेऊन गेल्या शिवाय काय धाडस होणार नाय.
आणि ऐका कि ते कॉल कसं सुरु करायचं ओ?
कुठला? आता हे तुमचं माझं कॉल सुरूयत आता मला ऐंशी रुप पय तुम्हाला शंभर रुपये पडणार आता हे. असय आता हे ते आता मी येतो की चार वाजता चार पाच वाजता येतो की. मग तेवा तिथल्या तिथंच आपण करूया मग बसून मग असं करूया. हा मग तिथल्या तिथंच अं हा मी हॉलमध्ये बसतो तुम्ही किचन मधन करा. आणि होऊन जातय ते. ते कसय गप्प पण बसायचं नाही बोलत राहायचं. पण ना असं कंटिन्यू होय हम्म फायद्याचय केलं तर हाय.
केलं तर हाय होय.
काय काय तर आपलं घर बसल्या तर कोण देतय आपल्याला तेव्हा को बोलायचं पैसे मिळत्यात न बोलता पण
ते सुया हातात पासा किती वेळा तर बोचले ओ माझ्या. हुकं लावताना हुकं लावताना वो तवा मला एक ब्लाउज झाला दहा रुपये मिळाल मला असं झालं आणि त्या काय त्या बाईंन ब्लाऊज माझं मात्र करून दिले अ. आणि मला मला काय म्हणली माहिती आहे ती शिलाई उसवा आणि बघा. तुमच्या मापान मग मी शिलाई उसवली पण हम्म शिलाई उसवली काय असं दंडातून शिलाई उसवली माझ ती स सरळ कमरे इकडं जायला पाहिजे ना तर तिथून तिथून वेगळी शिलाई अशी झालीय ती त्यामुळे मी एका एका बाजूचं उसवलं उसवलं आणि वैतगले म्हटलं राहू दे तिकडं हे तीच उसवू दे आणि तीच टिपा मारू दे तिच्याकड घेऊन जाणार मापाच ब्लाऊज त्या दिवशी साडी घातली ना मी
हा हा हा हा.
जे त्यातलं ब्लाउज घातलेलं ना ते मापात बरोबर आहे ते घेऊन जाणार आणि अस शिव म्हणणार तिला आवो मला माझ ते प्रॉब्लेम आहे मला कुठ जाईल तिथं टेलरने असेच माझे.
अ नाही करायचं तुम्हीच शिका ब्लाउज असं करा निदान तुमच्या मापा पुरतं तरी शिवा बाकीच कोणाच राहू दे स्वताच एक ब्लाऊज शिवलं तर बस आहे. आमच्यात मम्मी मागाय लागले त्या अ तरी तीला म्हनाल ते ब्लाउज मला शिकव दोघींच्या मापाच्या आमच्या
हम्म हम्म होय घरातल्या घरात आपलं होऊन जाते न
एक ब्लाउज शिवायला पंधरा दिवस का लागणा म्हणाय लागल्या मला म्हणत्या ते मशीन घेऊन दे आता त्यांच्या मनान ते शिवणार ह त्यांच्या मनात ते शिलाई येते हा ताई शिवते ती ब्लाउज त्यांचे ब्लाउज तेच शिवत्यात करा ते इकडून तिकडं घालायला पाहिजे.
होय.
ईकडून तिकडं घाललं पाहिजे आता ती म मी एक लग्नात साडी घेतली होती ना हेवी डिझाईनची ते कुरियरन आम्ही तिकड त्यांना ब्लाऊज घालल होत माझं त्यांनि शिवून ठेव म्हणून ब्लाउज तिच हो त्यांनी शिवल होत शिवत्यात ना त्या चांगल्या त्यांना कसं गारर्मेंट ला जात्यात त्यामुळे सगळी आयडिया माहिती डिझाईन माहिती ते पॅटर्न माहिती हे ते त्यांना घरात त्यांच स्वतःच्या स्वतःला शिवायचा कंटाळा येते. त मला पण शिवल होत.
तसच असते जसा पेशा असतो त्या पेशाला माणसाला त्या करायला येत नाही.
ते मी आणि मम्मी मागाय लागलो. की आम्हाला ब्लाउज फक्त शिकवा मग ते आमचा आम्ही शिऊ.
हो तुम्ही शिवचीला काकी बटणार. काजी करतील ह्ह ह ह हुक बटण लावतील होय. हा हा.
तस ते शोध मला शोधाय पाहिजे मला. अश्विनी ताई शिवते देशी आमच्या होय. नाही ते अश्विन ताई शिवते ते. नाही शिवते त्या शिवते ते त्या भरपूर गलली सगळ्या बायका.
कुठली कुठल्या शिवायची आहेत ती
काल पप्पा म्हणत होते की, मे महिन्यात जा हाळुच म्हणत ते म्हटलं मे महिन्यात जाऊन कधी करू आमितच वर्ष श्राद्ध पण येते म्हटलं मला तयारी नको का सगळी करायला. अ आता ह्या जी शाळा म्हटली तर ह्या महिन्यात संपली असती तर पुढच्या महिन्यात सेटल व्यवस तो आता म्हटल परीक्षा सोळा संपणार जायला मला वीस, बावीस
आवो आपली पोरांची परीक्षा खूप वेळाने घेतली आहे बाकीच्याच्या
इकडं पोदरचा रिझल्ट पण लागले आज तिकडं फास्ट होतं ना पुण्याचं ना,
मला पण मी म्हटलेलं अ म्हणजे चैत्रामध्ये आणायचं म्हटलेलं देवीला जाऊन पण परीक्षा संपायला आणि दुसऱ्या चैत्र संपतोय.
मग काय? कधी जायचं, कधी यायचं. जायचं आणि कधी यायचं,
त्या दिवशी तर एक्झाम संपल्या-संपल्या त्याआधी रात्री बसावं. दुसऱ्या दिवशी घेऊन मागे यावं असं म्हटलं तर त्या दिवशी आमावशा आहे. आमावशाची कशी आणायची?
काय माहिती बाई मला तरका क काय कसं कसं
ती परदेशीबाईकडे आपण गेलो न्हवतो ती म्हणाली नाही का चैत्र महिन्यात आणा.
्मुहुर्त दुसरा बघा म
मुहूर्त काय तर श्रद्धा म्हणाली असून तिकडं आपल्या मनात आहे ना, पोरा-बाळा सुट जाऊन घेऊन यायचं म्हणती त्याला काय?
ते काय एखादी गोष्ट करायची म्हणलं की, चांगली वेळ काळ बघून करायचं. जन्मला आता कसं पण येते खर शेवट हे रोज आडव-बिडव तेच की, हातात काय नसतच? खर ह्या तर गोष्टी हातात हाइता ना, मी पण घरी करताना विचारणार आहे सगळं बांधताना मला त्या घागरनी पण सांगितले सगळं विचार त्यांनी मला सांगितले नकाशा मला पाठवा. माझं मी बघतो. अ ते बघ माझं मी बघून सांगतो तुम्हाला, कुठं दरवाजा करायचा? कुठल्या गोष्टीला कुठं हे करायचं. पूर्वेला का हम् हा आमच्याकडं नाही नाही पुढंच बाई मागं कुठं हे करताइसा
तर कसं कोंडल्यावाणी होणार नाही ते
नाही नाही. खिडक्या करणार आहे की, माग ती जागा आहे ना तिनी आज ना उद्या बांधले की, झालं म्हणून आमच बी पॅकच होणार आहे. बाई
होय काय?
मगच होय त्यांनी बांधल की, म आमचं पॅकच होऊन जाणार ना, तिकड आणि त्यात जागा पण दिणापण झाली ती आम्हीच जागा घेणार होते. आता ते हम् मोठे करणार आहे, आपल्या खिडकी आहे क नाही, अऽ शिरोळची, आपल्या घरातली तशी मोठी मी खिडकी काढली, हा तशी मोठी खिडकी मी करणार आहे. त्या साईडला, आणि हा नाही खिडकीे ओपऽ पण करणार आहे, आणि ही करायचं, बर थांबा कॉल संपत आलं, तिसऱ्यांदा करतो थांबा.
बरं.